हां बोल
हम्म आलीस आता रेंज मध्ये
हा
हा हा ओंमक्या आला क नई
नाही अजून
हा मग आणि काय म्हणतीस
काही नाही बघ
तुजं दिवसभराच शेड्युल सांग की जरा चिमे कसं काय काय असते मी पण माझं सांगतो तुला कसं काय काय असते
काय दिवसभर काय असतेच आता काय सकाळी उठतोयच नऊला
बरं अजून
उठतोय नऊला उठून आवरतोयं
हां
आवरून झाल्यावर जरा धुनं अस म्हणजे धुनं धुवायचं असलं तर धुनं धुतय नाहीत कधी तर मम्मी धुत्या
हम
मग तितना आणि आ ऋथ्वीला सोडू न्याय लागते अंग नोडी
अंगणवाडीला घातला जातील ना
होय जाते किथ बसून येते
बरं झालं बरं झालं आणि मग
मग तिथनं सोडून आल्यावर घरला येऊन आणि जरा इकडच तिकडचं बघायचं नाही तर लोळायच फोन घेऊन
बरं
कितना माने दोन दोन ला आणि ऋथ्वीला दोन आणाव लागते
ह
् ती आली म्हणजेच होय बसते दोन मिनिट रडते वई जो तू बसत नाहीस तू मला बस म्हणते शाळेत
तिचं बोल ना आटोले मला
आणि नंतर ना काय म्हणते माहिती तू बसत नाहीस माही तू बसत नाहीस मी काही जात नाही शाळेला मी बसत नाही ग मला मॅडम माहत मी शाळा शिकलो म्हण तू शिकू नकोस घर तू बस माझ्या संगा मी शिकतो
अ हा हा नाही तस अंगणवाडीत ता अलाव नाही करत ग पहिला करायची पालक येऊन बसत होती घेऊन
आता हो खरं ते एवढंच मी बसते एकदा पंधरा मिनिट बसत आणि तिला सोडून सोडून येतो म त्याच जरा रडत्या मग मॅडम म्हण त्या जा दोन मिनिट रडत्या आणि ग बसत्या
हा हा हा
मॅडम म्हण त्या आमला त्याच्यासोबत ते नाही मॅडम म्हणत मी आम्हाला तिच्यासोबत बोलून बोलून कंटाळ येतो ति तिला काय बोलायचं येत नाही कंटाळा
हो काय नाही बोलते लई छान बोलत्या
हो
पाहिजे कि मग बरायचा र बारी मळत ना मम्मी आपलं दिदीच सासू सासूच ति लईवाईट बोलते लैवाईट करून दाखवत त्या बाई
हम्
काय म्हणतात बरं त्यांनी काय म्हणतात मठ्या मळ्यातल्या मम्मीला काय हो गोवंश आई आई म्हणतात
म म्हणजे मी आई म्हटले ग
बसाव बसा.
हम्म हं. मग शाळेत जाऊन आल्यावर आणि त्याला घेऊन आल्यावर आणि जेवायचं जेवून जायवर मिलील जरा जे मिलील जरा खायला घालायचं तिथन दुपारी झोप लागले तर झोपवाय तिला झोपवायचं मग आम्हाला झोप लाल तर झोपायचं नाहीतर मोबाईलुन पडायचं गप. मग आणि संध्या संध्याळी उठाय, ऐक की संध्याळी उठायचं. उठलं घेऊन यायला पाहिजे. मेलीला जाऊन फिरुन घेऊन येतोय, मग इकडचं तिकडचं झा आ लोटायचं, हातपाय धुवायचं.
बर, हा.
आणि संध्याकाळच म अनेक स्वयपाक कर म्हणली तर जरा करायचं, भाकरी करायची नाही तर भाज्या कुठल्या तर करून घ्यायचं. आज दुपारी आज दुपारी माझ्याकडे होत भाकरी, आज दुपारी मी केली भाकरी.
अहा हा.
भारी हाय की म, तुझं रुटीन भारी हाय सोड.
आणि नंतरन आणि म, अम्म ऐक आणि नंतर जेव आता संध्याकाळचं मग करून झाल्यानंतर जर टी व्ही बघायचं.
आ.
ती बघून झाल्यावर आणि जेऊन आणि जरा मिलील म्हणजे दादा उशेरनं आला म्हणजे मिलेला फिरून आणायचं नाहीतर ते फिरून आणतोय.
हा हा.
मग तिथनं आणि हातरून घ्या हातरून हातरून टाकायचं. हतरून टाकल्यावर ऋथ्वीला झोपवायचं, ऋथ्वीला नाही तरर मग मोबाईल मागत्या. तिजं एक म नंतरन तिला झोपवून मोबाईल बगत पडायचं, नाही तर झोपून टाकायचं. एवढं काम असते बघ. आणि काय म्हणतीस? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.